हॅलो हाय येतय का ऐकू
ते का
हा हा येतय येतय बोला की
हा आवरली का काम घरातलीच
होय आवरली बघा जस्ट म्हणजे कपडे आहेत अजून पण अजून जरा तिथं पाण्याचा प्रॉब्लेम म्हणून थोड्या वेळाने धुवायचं असं
अच्छा हो सगळीकडेच ते झाले आमच्या इथे तिकडे पण मुंबईला पण तसच झालंय. पाण्याचा प्रॉब्लेम क कपडे म्हणजे मला तर काही नाही करायचं पण मम्मीने पण असं कपडे वगैरे ठेवल्यात पाणी नाही म्हणून ते जेवढा आहे तेवढा आता वॉशरूम ला वगैरे जायला लाग तेच की तेवढ आता पाहिजे.
आमचं पण आहे सोडा पण तिकडच वेस्टेज पाणी जरा जातय मशीन. चालू केलं की मग त्यांनाच बरा पट धुवून होतात ना? उगच कशाला? ते वायाच जातय असं ना तसं गटरीलाच मग कायतर वापर करायचं? म्हणून मग थोड्या वेळाने धुन टाकतो.
अच्छा अच्छा हो नाही तेच झालं आमच्या इकडे पण होतं पाण्याचं काही नाहीये पण ती मोटर्स मेन सोसायटीची जी खरं आहे तिच खराब झालीय त्याच्यामुळे कालपासून पाण्याचा प्रॉब्लेम जे आहे ते संपवायला लागले हा ते यूज थोडफार भर त्यात एक्सट्रा तेच चाललंय आताच मुलं गेली शाळेला आं नाही मुलांना सुट्टीच असतील सॉरी तरी हा हा तेच अच्छा मामाच्या गावी हं
ते काय तयार नाहीत? मुलं नंतर येतो नंतर येतो आणि थोड्या दिवसांनी येतो अस. चालू आहे त्यांच बाळाला काय उच त्या लागा लागात्यात काय?
हा थोडं उचक्या लागल्यासारख झालंय त्याला
होय काय? त्याचा आवाज यायला लागलाय म्हणून म्हटल हा हा त्याच्या खांद्यावर कमी येतय खरं
हा हा नाही तो जरा अस झोप झोपेतच आहे झोपेतच तसा उचकी लागलीय. त्याला म्हणून झोपेतून लगेच उ चला ना कि मग रडतो खांद्यावर उभा न लगेच घ्यायला येत नाही वय पाच वर्ष हे कमकुवत
होय तीन चार वर्ष तर नको वाटते. जोपर्यंत चालत नाहीत, बोलत नाहीत, जेवत नाहीत.
ये बघ
होय... आम्ही पण असं वाटत्यात म्हणजे कुठ निवांत जरा झालोय असं वाटतय बघा आता मुलगा पाच वर्ष ओ घाला ना
हा
ते आता कस असतय जरा
हा फ्रीज ना त्यांच्या ति थोडं बोलयाव तेंच ते खातात वगैरे तस सुरुवात होते थोडी तर ते बरं वाटतं ना ते असं नाहीतर मग मागं घेऊन फिरा नाहीतर झोपून चारा तेच ह् मग काय?
तस नको वाटतय आओ मध्ये
बघा खाणं पिन आपले वेळ संपतेच कुठंच
होय की काय? कुठं दिवस? तो उजाडलेला आणि मावळलेला कळायच मला तर मला नाही नाही मी नाहीच येत क घरी हे बिसनेस च पण हाय परत आणि कण ते पण चालूय आहे त्यामुळे नाहीच जायाला काय भेटत नाही व आमच जरा पापच हाय हो वॉटर एटीएमच हाय वॉटर होत.
अच्छा अच्छा ओके ओके असं का? हा हा कळाल की
ते तेच आहे हा ऍक्वाच त्यामुळे नाही आ जास्त काय असं म्हणजे जास्त भेटत नाही जायला घरीच असते मी कधी फंक्शन वगैरे असले की मग स सकाळी जाऊन संध्याकाळी लगेच परत याच राहाला म्हून असं दोन चार दिवस नाई
हं का हां मग अस
कोणतर ये करणार मग सासू सासरे वगैरे कधी आले तर म मी जाते तशी दोन दिवस गेरे नाहीत तर म नाही शक्यतो मुलं तेवडी जातात म हां म्हणजे कोणतरी थांबाय लागतयच ओ कॉइनव द्यायला लागतात सवरतात लैच आपली इमार्जेन्सी असेल जाणचं भाग अस ल तर मग जायाचं
हा हा हा कोणीतर अवैलेबल असावा घरी हा चालतै की तस ते म्हणजे कोणी असलं तर मग बरं
हा म्हणजे कसं बिझनेसला शेवटी हे होते ना जरा सारखं सारखं बंद ठेवून कसं चालेल मग लोक पण मग दुसरीकडे जातात होय तेच की आणि तुटतात आणि बरीजण कशी असतात सवय झालीय की नई मग तुमच्या इथल पाहिजे एक एक जण पण अशे असतात की नाही आम्ही नसल तरी पण ठेवून जाणार जार आल्यावर सांगा मग आम्ही ये तो अशी पण लोक अस
हो हो चांगलं असल की मग जवळीक पण तशी राह तेना
हा होय आता झालं की चार पाच वर्ष जेवण वगैरे झालं आमच हा त्यामुळे मग नाहीच शक् आता आणि उन्हाने जरा कस्टमर ते पण असते
हो ते आहे पाण्यालागे कस्टमर जास्त
आणि नाही जवळ आहे ना माहेर का म मी शक्यतो नाहीच जात येता जाता कोण पण भेटून जातात मम्मी पप्पा असं भाऊ वगैरे येता जाता सारखं वाटवर कोणना कोणतरी असतच आहो
होय म्हणजे बराय की जवळच्या जवळ माहेर सासर
भेटतोय ना सगळीजण हम्म त्यामुळ हा मग शक्यतो अस राहायला जायला भेट नाही कधी बहिणी वगैरे आल्या सगळ्या जणी तर म जाय च् तरा त्यांना गाठ पडून यायच म.
हा ते जवळच्या जवळ तो पण एक प्रॉब्लेम आहे की जवळ असल त जास्त पण नाय भेट त ते अस वाटत ही सारखीे हितच येता जात असते इथच काय तिला म्हणजे बोलवायला अस होत ह तेच ना आमच्या तेच ना माझ्या एका जावे माझ तिथच सासरी तिथच म्हणजे मध्येच माहेर आहे तीज मग ते तिथल्या तिथंच येण जाण आहे त्यानंच येता जाता. म्हणताय तसेच येता जाता त्यांचे पप्पा भेटतात. मम्मी भेटते भाऊ वगैरे सगळी भेटतात म असच घरी जायच घरी गेल तरी तू काय हित सारखीच आहे त्यांची मोठी बहीण म्हणजे असतेस तू जाता येता भेट
ते पण कधी राहीत नाहीत का ओ. म्हणजे वाट्यावरच आहे येता येता जरा चहा पाणी करायच कधी जेवायच्या टाइमिंग मध्ये अस की जेवले की लगेच गेले तास दोन तास थाम कि लगेच गेले बगा. राहायला म्हणून कधी थांबत नाहीत. फक्त मुल जात ताप गेलेत आणि ते पण मुलगा आता राहिलाय बघा. ह्याच्या आधी कधी राहि ला नई पण आता जरा समजतय कस काय राहिल आता हे पंधरा दिवसात. आणि मलाच गमना या म्हणून लागलोय होय ते उगच घरी काम चालू हाय. दिवसभर बघ म्हणजे कस लोक वगैरे असतात चहा पाणी इकड तिकड माझा दिवस जातोय म्हणून काय वाट त्यात नाई. नाहीत काय काम नसल तर. काय गमतय ओ
होय की होय ना तेच ना
पाहिजे पोर असली की जरा इकड तिकडं बोलत चाललं ती वेळच
हो सवय कुठे जाते दिवस कुठे जातो तो पण
होय असली की पोर चिडचिड होते एक एकदा आणि नसली की करमत नाही.
असली तर नको होणार नको असली नको राहिली की
पाहिजे असतात मुलं राहिलाय तरी रात्री कॉल वगैर केलेला एवढं काय वाट काय नाई मला वाटलं राहतोय का नाई कुणास ठाऊक म्हटलं तर नाही बेस राहिलाय म म मला म्हणतो मी येणार नाय आता तिकड मी मामाजवळ च राहणार आहे. रहा म्हटल मग होय रा म्हटलं स्कूलची बुक्स वगैरे कुणाला तर आणलेली देतोय म्हटल मी पण म रडायला लागलेला जरास
ह अच्छा
तर काय नाय तू कस काय कसं काय? की राहिलाय मलाच अजब वाटायला लागलय आओ
असं अस असं कळता झालंय ना आता त्याची ब कोण तर असेल त्याला खेळायला वगैरे तिथं
आणि एकटाच छोटा आ लागला ना? सगळे लाड करतात लहानये टी व्ही बघायला म्हणा पाहिजे ते खायला मिळतय. निवांत खेळायचं खायचं प्यायचं त्यामुळं तो रुळलाय असा
असं झालंय ह ह ह.....
कोण काही बोलत नाही हि ही.... ही ही ही म्हणून म्हणून राहिलाय नाही....... तर कोण असं ठिसफिस केलावर राहिला असता व्हय?
हा तेच की तेच छोटा आहे लाड अ नाही एक पहिला मोठा मुलगा...
तेच की तिसरीला आहे वाटत ना?
दिलय आणि आता दुसरा पण विरोध झालाय....
हा हा तेच की.....
ह हा आता माझ्या बरोबरच आहे तो आणि म्हणजे होता त्याच्या पुण्याला काकापशी होता तो आता आणलाय थोडे दिवस..... म्हंटलं परत आणखी जायचा आहे तो शाळा चालू होणार आहे ना.. मग जाणार ये तो मग म्हंटलं थोडे दिवस इत काऊन मी परत मी थोडया दिवासानी मागुन जाणार हाय मग तोपर्यंत त्याला म्हटलं घेऊन यायचं परत...... म्हणजे नसल की थोडे दिवस असतयच की पोरण नसल्यावर नको वाटतंय ना... ह म्हटलं थोडे दिवस.... राहा माझ्या सगती मग मी परत आणखी तुला नेऊन सोडते तो पण... तसच यायला नको म्हणत होता.... म्हंटलं मी घेऊन येते बाळा म्हटलं थोडे दिवस माझ्यापशी राहा बाळापाशी राहा. आणि मग जातो म्हणजे आता त्या.... जे आम्ही राहतो तिकडे शाळा लवकर चालू होतात ना... त्याच्यामुळे लवकर घालवाय लागत. ते त्याला.... अस... होय का इथं नाही इथ तिथं आम्ही राहतो तिथं पंचवीस सव्वीस ला चालू आहे शाळा हा हा तेच ना मग त्याला.. घालवायचे म तोपर्यंत त्याच्या पप्पा..... पाहिले कि म त्याला घेऊन जाणारे पप्पा सांगे राहायचं तो आता.... मग परत अ........ हा परत हे झाले की मग... अ थोड्या दिवसांनी मागून मग मी जाणार ये तस हेच होय ना झालय हा बाळाला आता हां नाही महिना होऊन गेलाय. हा महिना सव्वा महिना होऊन गेला....
होय काय.
हा त्याच्या होयच की म्हणूनच काई जात... नाही आता एक तेच म्हणलं म्ह
होयपण आता शाळा चालु झाल्यावर तुम्हालाच हो आणि जाव लागणारच
म्हणून तरी त्याचा पप्पा बरोबर त्याला ठेवायचय म परत म्हंटलं थोड़े दिवस ते करतील एडजस्ट तर नाय होत एडजस्ट जेवणाचं वगैरे पण आता थोड्या दिवस कुठं न बाळ छोटय त्याला आंघोळ वगैरे घालायला प्रोब्लेम होतोय ना अस मग ते कसं मॅनेज त्यांना रडायला लागला तर एकसारख पण नाय जमत ना अस.
होय चाल तय ठीक हाय मि करते तुंम्हाला कॉल मग हा हा मी करते तुम्हाला कॉल म्हटल.
हा हा चालतय ठेउ का मग.